हॅलो
हां आवाज येतोय काय
हाय बोला
हां बोला की
काय करताय
कायच आवरलंय सगळं आता
ह जेवण
झालं की तुमचं
अ नाहीये अजून
लेट नसते काही सकाळी नाष्टा असल
हो नाश्ता झाला आज कस बाजार असतोय ना ते आता बाजारला गेलेत ते आल्यानंतर
हां हां
हा तुमचा कधी असतो म बाजार
आमच बाजार आम्ही बाजारला कधी जात नाही मिस्टर सगळं घेऊन येतात
हा हा म्हज सासबाई जातात आमच्या बाजाराला,
ह ह हा,
मग आणि काय,
म तर पुढं ना अ गावात घेऊन बसलेले असतात! मग कामावरून येेतना, जस त्यांनी पाहिजे तस घेऊन येतात आम्ही कधी हा.
अ, रोज ताजी भाजी.
हा हो,
ह, आमच्यात नाही आठवड्यातून एकदा सांगतो ना.
हां हां,
काय आणू बोलला ह म ते सकाळ. हम आणि सकाळी शक्य,
चं बा भरते,
भरतोय शक्यतो कस सगळ्यांच्याकडे संध्याकाळीच असतो बाजार. पण आमच्या इकडे सकाळी असतो. हं ते आता सकाळी नाश्ता वगैरे करून गेलेत. आता येतात ते आल्यानंतर आम्ही सगळे एकत्रच बसतो ना जेवायला.
हा हा,
त्यामुळं आज वेळ होतो थोडा.
हम्म हम्म,
बाकी काय आणि!
काय नाही आता सगळं आवरलंय?
बुर हा हा शाळेला मुलं,
हो गेलेत की!
हा किती वाजता जातात! हो आमच पण गेले,
हा, संध्याकाळ आता पाच पाच किंवा सहा वाजतात क्लास येेत करून.
हा म यायला वेळ हो.
हम्म हा वेळ होतय नविन शेवट शेवटचा लेक्च. चरित्र असला की नाही मग थां मिळतय.
हा,
एक्स्ट्रा तास तेन असत्यात नाही.
हा हो आता एक्स्ट्रा,
हम्म हा हो स्कॉलरशिप आहे. स्कॉलरशिप आहे परत, तर ग्राउंडला तेन थांबायला लागतंय नाही.
हा,
मग त्या त्यावेळेस मेसेज येतोय की असं असं मुलं थांबलेले आहेत म्हणून.
हा मग त्यां मग घेऊन. नेता काय येतात,
नाही गाडी आहे गाडीवरन येतात मुलगा आहे इथ जवळच हाय. मुलगी आहे ती गाडीवर न येते!
गाडीवरून मग रोज आणायला जायला लागत.
हा होय आणि काय मग!
काय नाही निवांत. आमचं पण आहे त्याला आपण गाडी लावलेय. एकटाचय मुलगा आमचा.
हा का!
हम्म त्यामुळे तर गाडी लावली ये त्याला, त्यांची गाडी येते सकाळी घेऊन जाते परत, आणून सोडते घरी.
हा मग मुलगीच पण तसंच आहे मुलगाच कसं तो सातवीला ये, म्हटलं आता मोठा झाला समजतय आणि इथं शाळा जवळच आहे ना इथं.
हा हा
हा मुलगीची शाळा जरा लांब आहे म्हणताना तिला गाडी लागली.
हा ते रोज अपडाऊन होत नाही ना रोज यायचं न्यायचं सोडायचं.
हा हा हो
घरी असतात नसतात सोडायला.
हा
हम् त्यामुळं, हे होतंय. गाडीच लावलेली हे होते ना गाडी, ते आणतात पण सोडतात पण.
ते गाडी लावलेल बरं असतंय, म्हणजे असं म्हणजे व्यवस्थित जातंय करण येणं ते सगळं बरं पडतंय आपण सोडून यायचं करायचं वेळ नसतय. तुम्हाला
हो, आपली सगळी काम ठेवून परत आपल्याला जायला लागते आणायला.
हो तरी पण माझी मुलगी जाऊपर्यंत मला थांबायला लागतेय. कारण जरा असं आ घर आत आहे ना. म्हणजे तिथं गाडी येत नाही, जरा असं पुढं हा आतपर्यंत येत नाही जरा पुढे रस्त्याला जाऊन थांबायला लागतेय, मग गाडी पर्यंत आणि तिचं कसं आहे माहीतेय काय ती सांगून ठेवलेली आहे मला मी गाडी आतजोपर्यंत तुला बाय करुपर्यंतच थांबत जा.
हा मुलं मुलांना तिही असते ना उत्सुकता असते. कोणतरी आपल्या पाहिजे जाताना.
हा मग ती बाय केल्याशिवाय मी येतच नाही ती बाय करून ती जोपर्यंत असं गाडी वळूपर्यंत बाय करते.
आमच्यात पण त्याला गाडीत बसवल्यावरती बाय केल्यानंतर मग गाडी जरा पुढे जाते मग आम्ही म्हणजे घरी समोरच येते घरासमोर, पण त्याला बसवून तर जरा गाडी आमच्या इथूनच टर्न घेते. आमच्या आतमध्ये स्पेस आहे आत येऊन टर्न घेऊन जाऊपर्यंत मी तिथंच थांबते मग. ते बाबा बाबा थांबले तर नाही आईचं, पाहिजे आईचं थांबायला पाहिजे तिथं.
हा मग माझं पण तसंचे मग हे ही
मग आम्ही दोघं दोघं पण थांबतो तो जाऊपर्यंत, तो गेला की मग मगच आत येतो.
हा हा मग पुढं कसं रस्त्याचं हायवे आहे ना मग ते बाहेरचे पुरुष इकडं तिकडं बाहेर फिरत मग हिने काय म्हणतात मुलं जाऊपर्यंत मुलगी जोपर्यंतच थांबत जा. मग ती जाऊपर्यंत मी तिथंच थांबते, ती मग गेल्यानंतर मग मी घरी येते. तोपर्यंत घरातली हा घरातले काम असेच राहतात.
हो मी पण आहे तसं टाकून सगळे गॅस वगैरे बंद करते पहिला त्याला पाठवायचं, मग बाकीच सगळं का
हा मग त्याच माझं सगळं आवरात बसायचं
ह त्यांचं कस आणि एक पाच मिनिट आधीच गडबड असते ह्याला ते आज तीच्या आठला येत्या रिक्षा हा पाहुणे आठलाच आवरून बसतोय. अजून रिक्षा यायच्या आधीच, पंधरा मिनिट आवरून बसतोय.
अकराला शाळा चालू होत्या, ही जात्या साडेनऊ वाजता.
ह आमच्यात पण लवकर आवरतोय, तो गडबड गडबड गडबड करतोय सकाळची लय. आमच्यापेक्षा त्याला घाई असत्या जायची.
मुलं जोपर्यंत हे सम काय समजत नाही डबा द्यायचं की पाण्याची बॉटल द्यायची त्यांच केस विचरायचे, वेण्या घालायचे हे सगळं आवरत बसायला लई वेळ होतय.
होय. आमच्यात पण सकाळी त्याचा शूज सॉक्स सगळं असत एका ठिकाणी ठेवलेलं. पण सकाळी एवढा गोंधळ घालतोय तो. आई हे राहिलं आई ते राहिला आई हे दे की, आई ते दे की, आई हेच घातली नाहीस. आई पेन्सिलच घातली नाहीस. घातली नाही घातलेलं तर मी रात्री सगळच असतं. सगळं तयार करून ठेवतोय रात्री, तरी पण सकाळी तो काय तर हरवतोयच. आई हे नाहीये बघ यात आई ते नाही आहे, ती बुक नाही, ही बुक नाही.
पोरांचे जरा असच असतय तसं.
त्याला सगळं सामान देऊन, त्याला पाठवू
हे आमचे हे मोठे हाईत हातात दिले तरी पण एक एकदा विसरून जातात.
हो तिथंच ठेवतात जातात.
हां तिथंच ठेवून जातात एक दिवशी आयडेंटी राहतय मग शाळेत गेल्यावर ओरडतात. मारतात एकेकदा. शिक्षा दिले ना मग दुसऱ्या दिवशी आठवणीन ते घेऊन जाईल
हो ते आता पालक म्हणजे आम्ही सांगतो. पण ते मुलं विसरून जातात त्याला काय करणार आता.
होय
लगेच एकतरी बुक तर विसरली तर लगेच फोन येतोय. मॅडम तुम्ही आज ही बुक दिला नाही. लगेच मॅसेज मॅडम बुक दिला नाही तुम्ही आज. त्याचा होमवर्क राहिला. असं करतात आणि त्यात.
अभ्यासाच सगळ घेऊन जातात पण हे बेल्ट राहिला बेल्ट घातलाचं नाही.
आणि ते लगेच बघतात शाळेत कसं पहिल्यांदा गेल्यानंतर तेच सगळं बघतात त्यानी सगळं घातलं का ब वर शूज सॉक्स बेल्ट आयडेंटिज. कस सगळं म्हणजे कंपल्शरी आहेच ना त्यांना घेऊन घालायचं. त्यामुळे ते लई बघतात नेल्स कट आहेत काय? हेअर कट आहेत काय?
होय ते सगळं आताच पहिला एवढं जर हे नव्हतं आता जास्त जरा आहे.
हो आणि ते टिफिनमध्ये तोच पदार्थ आहे काय? टिफिनच्या ह्याच्याप्रमाणे त्यांच्या. जी लिस्ट देतात त्या लिस्ट प्रमाणे त्यांचा रोजचा रोज डबा असतो का? सगळं बघात, एक्स्ट्रा काय द्यायचं नाही. एक्स्ट्रा खायला काही बेकरी प्रोडक्ट म्हणजे बेकरीतल काहीच द्यायचं नाही. जेनी त्यांनी काही लिहून दिलं तीच भाजी.
हा हा
त्याचा पण मेसेज येतोय, आज ह्या उद्या ही भाजी आहे. ही भाजी करून पाठवायची आय.
हा हा
तीन असेल तर ठीक नस -सेल तर ती भाजी आणाय लागते म्हणजे तेनी दिलेत पहिलाच चार्ट झेराक्स मारूनच दिलेत. वर्षभरात महिन्याचा, महिन्याचा हे आहे. म्हणजे एकच भाजी महिन्यातनं एकदाच येते.
हां.. हां..
परत ती भाजी नाही, एकदाचं महिन्यातनं एकदाच ती भाजी खायची. तेज्यानंतर पुढच्या महिन्यातच, असं पूर्ण महिन्याचा चार्ट दिला त्यांनी.
तुझं आधार कार्ड आणि त्यजं आधार कार्ड घेऊन तु ये लवकर फॉर्म भराल्या, हां, हां त्यानुसार आपण करायलाच पाहिजे.
हो द्यायलाच लागते, रोज चेक करतात ना ते डबा.
हा हा
रोज डबा चेक करतात, मग ते नसेल तर ते मुलांना म्हणजे म्हणतात आज डब्यात हा पदार्थ होता, तू हा का आणला आहेस,? मग ते घरी येऊन लगेच सांगतात. आई हे नव्हतं आज.
आणि ते चार्ट नुसार ना त्या मुलासनी काय द्यायला पाहिजे ते द्यायलाच लागणार.
आणि ते पण बरोबर आहे कसं हुतयं मग, तसं सगळ्या मुलांच्या डब्यात एकसारखी भाजी असली की मुलं गब बसतात. नसेल तर ते मुलां, चंचल असतात ना. हा डब्यात काय आणलाय, तो डब्यात काय आणलाय, हे बघायचं.
हं....
त्यामुळे ते हे हुतंय. मग काय ते असं मुलांना एक उत्सुकता असत्या की, बाबा तो काय आणलाय, हा काय आणलाय. मग आई तो-तो ते आणलेला मी आज, मला पण तेच पाहिजे. ते नवीन असताना पहिला अजून चार्ट द्यायच्या आधी, हा तो सँडविच आणलेला मला पण उद्या सँडविचच पाहिजे असं करत होता तो.
हा ते एकमेक पण सगळं जे मिळणं पण शक्य असायला पाहिजे की वो, सगळं ते पालेभाज्या हे तेन.
होय आता आणतोच की आम्हीं मग. तेवढ्यासाठी आम्ही बाजार इथं नाही मिळाला तर, मग दुसरीकडे कुठं पण मिळालं तर मग त्यांचे बाबा जातात त्यांनी येताना सांगतो, असं- असं ही भाजी आम्हांला इथं मिळाली नाही, तुम्हीं येताना ती भाजी घेऊन या.
मग आधी दोन दिवस आधी तयारी करून ठेवायची ही भाजी आता दोन दिवस आधी पुढे असेल तर, आधीच त्यजी तयारी करून ठेवायला लागते.
हां.. हा..
त्यात आणि सुट्टी वगैरे आली तर मग काय, ठीक नसेल त्या दिवशी मग हे होतयच. पण सुट्टी तेन नसेल तर मग ते आणायलाच लागतं.
खरं म्हटलं की ते पालकांना म्हणजे, मुलांसघं पालकांचीबी शाळा चालू झालीय म्हणायची.
आणि त्यांचं सगळं ते आणि अभ्यास अरे देवा मला तरी नको हुतयं ते अभ्यास घ्यायचा म्हणजे, एखाद्याचा बीपी हाय लो करून घेण्यासारखं आहे.
हे लिहित नाही, व्यवस्थित लवकर आणि ते आपल्याला हे होत नाही सहन होत
अं होय.
होे ते.
आणि आभ्यास तर करून घ्यायलाच पाहिजे.
हो. नाही तर लगेच दुसऱ्या दिवशी फोटो काढून पाठवतात, ह्या मुलांचे होमवर्क झाले नाही.
हम्म, मग ते दुसऱ्या दिवशी त्या दिवशी करून घेतलेलं बरं असं, दुसऱ्या दिवशी नको वाटतंय मग ते मुलासनी पण त्रास ते जे लिहिले शिकवलेलं आहे, ते समजणार नाही.
नाही आमच्या इथं आता हे जे बुक आज जे बुक देतात ह्याला घरी ते बुक्स उद्या जमा करून घेतात आणि दुसरा दुसऱ्या दिवशी दुसरं बुक्स देतात. असं रोजच्या रोज वेगळं त्यामुळं एक दिवस पण बुक्स त्याच थकवून चालत नाही, त्याला तेच बुक्स द्यायला लागतात. चुकलं की मग त्याचा पूर्ण अभ्यास म्हणजे पूर्ण शेड्यूलच चे हे होतेय‌.
हो होय.
थोड्यातन अभ्यासच स्किप होतोय म्हणजे राहतोयच तो, त्यामुळे सगळे पुस्त सगळं त्याला व्यवस्थित रोजच्या रोज द्यायलाच पाहिजे आणि शाळा पण चुकवून नाही चालत. त्याभ्यास पण चुकतोय.
नाही खाल्ल्यावरच कुठं बाहेरपण जायचं असेल तर मग?
लेहे मग. तस ऍडजस्ट करून जातो. पण आता नाही. आता चालू झाल्यापासून तर नाही, सुट्टीच नाही घेतली आम्ही.
हा.
त्यासाठी कुठच जात नाही. व रविवारीच काय असेल तर. कार्यक्रम असेल तरी पण नाही. मग त्याला शाळेत सोडून जायचं, कार्यक्रम करायचं परत.
हायपट हा हो.
मग असंच करतो, लांब तरी कुठंच नाही जात. जवळ गेलो तरी पण तो यायच्या आधी घरी.
हा हा मग तसं असेल तर मग शाळा सुट्टी वगैरे त्यांना काही पडत नाही.
हा शाळा सुट्टी. शक्यतो जास्तच एमर्जन्सी असेल बरं वगैरे नसेल तर मग घ्यायलाच लागत.
हा हा.
त्याहीला काही करता येत नाही ना.
हां. होय.
हुं हु चालेल ठेवू?
हा बरं चालत.